हॅलो.
हा बोला की.
आवाज येतोय? मला वाटलं उचलणार नाही तुम्ही मी म्हटलं रिजेक्ट होतेय कॉल कधीच पासून रिंग व्हाया लागली.
नाही, नाही, नाही ते जरास ते नेटवर्क आता आभळ आले ना नेटवर्क इश्यू येत.
हां हां कुठून आहात तुम्ही?
मी कोल्हापूर.
कोल्हापूरच्यात का म्हणजे जवळपासच आहे आमच्या.
तुम्ही कुठं आहे?
मी निपानी तु आहे.
हो तर इथच आहे हाय का नाय.
होय इथंच आहे निपाणीमध्ये.
हा हा हा.
मग तेच म्हटलं मी कॉल हो झाला तुमचा
आमच नाही अजून व्हायचं नंतर करायच बघा.
होय आता मुलं ट्युशनला जाऊन येतात ना मग आल्यानंतर करायचा.
हा.
मी मगाच आजपासून ट्राय करायला लागले सगळ्यांना कोण रिप्लायच देत नाही व्यवस्थित.
होय मी पण लयझरांना रेग्युलर कॉल करून विचारल पण सगळे म्हणतात बिजेत बिजेत बिजेत मग त्यांना बोलायचंच नाही तर म आता. राहुदे म्हणलं जेवढे कॉल होतील तेवढे होतील रावते मग आता कशाला सगळ्यांना फोन करायचा.
होय मी पण कालपासून तेच बघितलं सगळ्यांना कॉल लावून. आणि तस आहेत मला अजून एक आहेत ताई त्यांना त्यांचा तर मी तुम्हाला नाव सांगते तुम्ही त्यांनाकणी कॉल करून बघा तुमचा हा फोन झाला ना मला परत तुम्ही कॉल करा मग मी तुम्हाला सांगते त्यांचे पण कॉल खूप बाकी आहेत मग त्यांनी सांगितलं जर कोणाला तसं जर असेल तर माझा नंबर द्या म्हणजे माझा नंबर सांगा त्यांनी मला लावु शक तात म्हणून, त्यांना पण गरज आहे, मग त्या तुम्हाला लावतील तुम्ही त्यांना लावू शकता.
होय चालते की.
म्हणजे कसं, त्यांना पण अ बोलणं होतंय, त्यांचे पण कॉल होतात आणि तुमचं पण होतय ना.
होय चालतय की, कोणच रिस्पॉन्स देईना झालंय.
होय ओ. म्हणजे कसं, आ टास्क तर उद्याच्या अगोदर कम्प्लीट करायचे आहे, सोमवारच्या अगोदर.
सोमवारच्या आधीच करायचेत?
होय म्हणजे मेसेज तरी वाचलेला तसा मी. आमच्या नंदुबाई, ह ग्रुपवरच आलेला कि हो.
ग्रुपवरच आलेला का? बापरे! अवघडच झालं की आता माझं कायच कॉल झालेले नाही, सहाहा सहाच कॉल झालेत फक्त.
हो काय, आज क करून टाका की दिवसभरात, म्हणजे आता दिवस म्हटलं तर अर्धवट झालाच की हो सा साडेचार वाजलेत म्हटल
होय, हा टास्क कंप्लिटच करायचाय काय?
होय क टास्क कम्प्लीट करायचं, नाही तर कायतरी रिजेक्ट केलं जाईल, असं आलेलं की व मेसेज बघितलेला मी.
होय का?
होय नंतर तुम्ही कॉल झाल्यानंतर एकदा ग्रुप वरती चेक करा की, बघू म्हणजे समजते ना आपल्याला क किती दिवसात अ करायला पाहिजे ते.
बर बर चालेल की.
मग काय करताय तुम्ही घरी?
काय नाही आता माझं सध्या कॉलेज झालं बघा. तुम्ही काय करताय?
आत्ता कॉलेज झालेय काय?
होय
म्हणजे अजून लग्न झालं नाही?
नाही नाही, अनमॅरिड आहे मी.
होय काय?
होय
मला मी घरीच असते, आईस केक ऑर्डर वगैरे घेते क्लासेस घेते.
हा हा हा
इथं निप्पाणी मध्ये घरीच असते मी, आणि आमचं कसं‌ ले दर डिझायनर आहेत माझे मिस्टर.
हा हा
आणि अ कारखाना वगैरे आहे आमचा मुलं‌
हा, कसला कारखाना आहे तुमचा?
लेदरचा म्हणजे, चप्पल आमचे कोल्हापुरी डिझायनर चप्प पल बनवतोय आम्ही, स्टोन वगैरे लावून फँसी, कोल्हापूरमध ते महालक्ष्मीच्या मंदिर जवळ असतात की.
हा हा
तिथं माधबा रोडला वगैरे माल जातोय आमचा. हैदराबादला, पुण्याला, शिर्डी
हा हा
जातोय लांब लांब माल.
हम्म हम्म चांगलं आहे की, माझं आताच झाली बघा पंधरावी, मग आता मी घरीच अ घरीच असतोय सध्या.
हा हा, आता घरीच असताय काय?
होय.
मग आता पुढं काय? करायचं ठरवलंय.
पुढं आता बघायच. एक्झाम ते द्यायच चालू हाय. बघुया आता काय काय होतय.
हम्म हम्म. घरी कोण कोण असताय तुम्ही?
घरी, मी, मम्मी, पप्पा, भाऊ.
हा ह. प्रॉपर कोल्हापूर.
आ, प्रॉपर कोल्हापुर अस नाही. त्याच्या अलीकड. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला? असं म्हणजे मी सांगता ना कोल्हापूरात सांगतोय. कोण पण विचारलं तरी.
म्हणजे माझं. म माहेर माझं कोल्हापूरच आहे. म्हणून विचारलं मी. प्रॉपर कोल्हापूर काय म्हणून.
नाही नाही. प्रॉपर कोल्हापूर नाही. तुमची किती झाले?
माझी बारावी झालीय की.
तुम्हाला किती मुलंयेत.
मला एक मुलगा. एक मुलगी आहे.
हा हा.
एक मुलगी आहे साहावीला.
हम्म.
मुलगा पाचवीलाय.
मग, ग्रुप वर तुम्हीच मेसेज टाकलेला काय?
नाही नाही. मी नाही. फक्त मी आत्ताच जस्ट ग्रुप नुसता ओपन केला. तर तुमचा मेसेज दिसला मला. मग त्या म्हटलं अम्म आता म्हणजे अजून एक ताई आहेत ना. त्या नाशिकच्या. त्यांनी मला कॉल केलेला.
हम्म.
त्या म्हंटल्या की, मला पण गरज आहे. म्हणजे कॉल कोणच रिस्पॉन्स देत नाही. आणि कॉल उचलला तर सांगतात की, आता मी बिझीये. एक दहा मिनिटांनी करू का? आणि पर पुन्हा करतच नाहीतेने. म्हणून त्यांनी म्हण तस ग्रुप. मी म्हटले ग्रुप मसेज टाकून बघा म्हटलं तुम्ही. काय होतेय? कोण म्हणजे जर कोण फ्री असेल तर. त्यांनी रिप्लाय देतील म्हटलं तुम्हाला. मग तुमचा रिप्लाय बघितला मी पटकन. मेसेज आलेला.
मग मी पण. त्यांनी कसा मेसेज केलावर. मग मी पण मेसेज ला. कोणच रिस्पॉन्स देईना. मग काय करायचं. कसं करायचं. आवघड होतय ना. असं मग. त्यांच त झाल्या असेल. झाल्या असतील. सगळे कॉल तेन. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना रिस्पॉन्स देत नसतील.
म्हणजे आताचे जे, रिस्पॉन्स देत नाहीत ना. त्यांना बऱ्याच दिवसापूर्वी, हा टास्क येऊन गेलेला आहे.
ह, ह, ह. असं आहे होय.
हा त्याच्यामुळे, त्यांचं लिमिट संपलेलं आहे ते.
होय काय. नाही मग तस जर असलं तर मग. त्यांनी सरळ सांगावं ना. की आमच लिमिट संपलंय असं ते.
होय. नाही म्हणजे कसं. सगळेच जण कसं सांगणार ना. प्रत्येकन प्रत्येक जण जर तुम्हाला मेसेज करत बसलं. तर मग कसं होईल. आपण आपल्याला गरज आहे. म्हटल्यानंतर आपण प्रत्येकना कॉल करून विचारलं पाहिजे.
तसं नाही. तेच की. म्हणजे मी काल. आता कि ति जनाना कॉल केला मी. मग ते काय म्हणले मला दोघी की म्हणला सरळ सरळ नाही म्हणून आणि मग एक ती म्हटली मला एक दहा मिनिटांना करा ठीक आहे परत अर्ध्या तासनी केलं तिथं पण काय परत रिस्पॉन्स दिले नाही मग आता काय करायचं मला विचारच पडला मला तर तो.
आणि एक मी तुम्हाला नंबर सांगते हा कॉल झाल्यानंतर एक नांदेडच्या ताई आहेत त्यांना एक कॉल करून बघा आणि एक नाशिक मध्ये दोघी जणी आहेत आणि एक नागपूरच्या ताई आहेत.
मग मला व्हॉट्सअप करता का.
हा चालेल मी अ काय करते. तुम्हाला नंतर मला कॉल केला ना मी सगळे नंबर सांगते तुम्ही लिहून घ्या म्हणजे ते पण तुम्हाला डायरेक्ट ऑप वरती नंबर टाकताना तुम्हाला बरं पडतें मी तसेच प्रत्येकाचे नंबर पटापटा लिहून घेतले. आणि मग ते टाकून घेतलेत बघा म्हणजे कसं आप तुम्हाला पडतेय मला पण इझी पडतय.
बर बर आणि प्रत्येक कॉल असा हा दहा पंधरा मिनिटाच्या गॅपनेच लावायच की एकदम अस लावलं त
एकाच व्यक्तीला लावणार असेल तर दहा मिनिटाचा अंतर ठेवा.
हा आणि वेगळं वेगळं लावणार असतेल तर
चालेल चालेल तसं काय नाही चालतंय लगेच लगेच लाव लाग
कारण अजून भरपूर कॉल करायच्या आता मला टेन्शन झाला तुम्ही सांगितल्यावरती
मला टेन्शन आले म्हण मी आज दिवसभर तेच करत बसलेय बघा. आज मुलांना सुट्टी आहे तरी पण त्यांना ट्युशन ला पाठवून दिले आणि माझं हेच काम चालू आहे सकाळपासून.
हम्म अवघडच झालंय की सगळं.
आणि कसं घरचं सगळं बघत बघत हे करायला पाहिजे ना माझ्या पण ऑर्डर आहेत केक च्या त्या करत करत चालू आहे माझ बोलायला. स्पीकरवर पण टाकता येत नाही कानालाच लावायला पाहिजे त्याच्यामुळं चालूच आहे काम.
हम्म. माझ्या पण ते क्लासेस आमची अंटी क्लास घेत होती त्याच्यातून मी पण शिकले मला पण केक आईस केक करता येत. हे पण मध्ये लॉकडाऊन मध्ये क्लासेस घेतलेत ऑर्डर घेत होते.
होय काय मी पण लॉकडाऊनमध्येध्ये शिकलेले आहे क्लास झालेत माझे. मी पण पेस्ट्री आईस्क्रीम्स हम्म आणि केक राजभोग आईस्क्रीम वगैरे मी सेल पण करते आणि
हम्म.
घरी बनवते म्हणजे घरात जर खायला असेल तर बनवते पण ऑर्डर घेते आणि क्लासेस पण घेते.
हम्म चांगलं आहे की.
चांगलाय त तिथं कसे रेट आहे तरी केकचे. हो या हो बेकरी वगैरे बंद होत ना.
हो.
त्याच्यामुळं.
त्यामुळे सगळेजण तेच करत होते हम्म.
आणि मी ह्याचे चिकन मोमोज परत व्हेज मोमोज वडा समोसा त्याच्या पण ऑर्डर घेते.
व्हय.
होय.
हम्म हम्म होय.
म्हणजे तसं जाऊन कुणाला घर पोच पाहिजे असेल तर तसं पण देते नाही तर म इथून येऊन घेऊन पण जातात लोकं.
हम्म हम्म हम्म हम्म. म्हणजे तुम्ही हे करताय काय? अ काय म्हणतात त्याला
फूड बिझनेस आहे माझा.
हा ते झालं सोडा, पण आता एक नवीन स्टार्ट झालं कि ते होम होम मधूनच सगळं असत, ते ऑनलाईन ठेव करताय काय मग?
नाय नाय नाय
ते
नाही, नाही, तसं नाही. म्हणजे कसं जास्त आपले बर्थडे पार्टीचे वगैरे ऑर्डर्स असतात ना.
हम्म.
तेव्हाच म्हणजे जास्त लोकांच्या असतील, तरच मी घेते एक दहा ते पंधरा प्लेटच्या वरती जर असेल ना तरच घेते, मोमोज वगैरेचे ऑर्डर. म्हणजे ते परवडत पण नाही ना तसं.
होय.
दहा मिनिटं माझे झालेत कंप्लीट, तुम्हाला कॉल ला करणार असेल तर तुम्ही करू शकता, मी इकडून कट करते.
हा चालेल.